हॅलो, हां हां हां. आता येतोय आवाज. हां तर मग, ते असं पेन किलर नाही घेतलं पाहिजे या
हां पेन किलर कस पेन केिलर घेतल्यामुळ, आपल्या बॉडीला किडनीवर आपल्या इफेक्ट होऊ शकते.
हं हं हं.
किडनीवर इफेक्ट झाला की, कस आपलं जर किडनीच काम करत न आणि जास्त करून आपल्या बायक कांना ब्रेस्ट कॅन्सरच होऊ शकतोय.
हो का? त्याचं काय कारण असतं बरं असं?
आता लेडीज ला कसं ब्रेस्ट म्हणजे तोच जास्त कॅन्सर होतोय. आपल्या बायका ना थोडा फार हां. जास्त करून मी तरी आत्तापर्यंत बघितले की, जास्त करून बायकांना तोच कॅन्सर झालाय.
होय. नाही पण त्याच अस व्हॅलीड रिजन काय आहे की, कशामुळे होऊ शकतं बाबा अन् आपण ते नाही केलं पाहिजे.
हां आपण सगळं जे युज करतोय. आपण म्हणजे क्लॉथ सगळं युज करतोय, ते पण आपण व्यवस्थित युज केलं पाहिजेत ना सगळं. आपण हां आपण संध्याकाळी झोपताना तर असं टाईटली काहीच युज करू शकत नाही. ज्यामुळे आपल्याला ते हां बाबा अस म्हणत नाही की, मी दिवसभर पण यूज करायच नाही. हां दिवसभर यूज केलं तरी काही प्रॉब्लेम
नाही, तो पॉईंट लक्षात आलाय मला. मी कुठेतरी वाचलं पण आहे. त्याच्या व्यतिरिक्त तसं खाण्यात वगैरे काही आपण पाळलं पाहिजे का? नियम वगैरे काही
नाही, आपला रोजचा एक्सरसाइज पण व्हायला पाहिजे. आपल्याला तो पण महत्त्वाचाय. कारण का हे बघा, आता ह्याच्या मागं बायका होत्या. त्यांना कुठं काय प्रॉब्लेम झालेले?
नाही नाही. त्याचं हे पण कारण आहे ना मॅम, ब्लड सर्क्युलेशन वेग व्यवस्थित नाही झालं तर ती घाण रक्तातली साफ नाही होत. हे ना? हां हां जेव्हा आपण एक्सरसाइज करतो राईट
संध्याकाळी आहे. त्याच्यानंतर आपलं वातावरण हां आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे? म्हणजे आता गावाकडचं वाता वरण एकदम स्वच्छ, छान असतंय. कारण का तिथं प्रदूषण नसतंय जास्त रहदारी नसत्या, त्यामुळे प्रदूषण होत नाही. झाडे अस
नाही पण स्पेसिफिक तेच होण्याचं कारण काय? म्हणजे असं आपण काय चुका करतो लेडीज, की ते होतं ते कपड्यांचं ठीक आहे. ते समजू शकतो आपण. हां बरोबर. एक एक्सरसाइज पण मग समजू शकतो. राईट
एक्सरसाइ, एक्सरसाईज पाहिजेच. त्याच्यानंतर आपला आहार व्यवस्थित पाहिजे आता ते काही सगळ्यांनाच होत नाही आणि एक मेनली म्हणजे ते काय जेनेटिक काय कुणाला होतच नाही आणि ते असं असते की बाबा लगेच उद्भवत नाही. थोडा, थोडा, थोडा त्रास होऊ शकतो तोय त्याचा. आता हे झालंय, स्टार्टिंग मध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं जरी मी नाय ऐकलं, म्हणजे एवढं काय आम्हाला डीपली शिकवायला नाही
हम्म. मी असं ऐकलंय बघा, मी थोडासा त्याच्या स्टडी केला होता. मागच्या वेळी नाही का, एक पेपरमध्ये आलं होतं आणि ती न्यूज पण थोडी चालली होती की होते, होते, होत तेव्हा मागच्या वर्षापासूनच काहीतरी होत होतं ना? हां. की हे जास्त प्रमाण वाढत चाललंय. आमच्या इथे पण ना मॅडम अ गवर्नमेंट चे हॉस्पिटल असतात, आमचे पी. सी. एम. सी. चे स्कूल आहे ना, तर ते गवर्नमेंट चे जे हॉस्प पिटल असतात. ती लोक मध्ये मध्ये येत असतात. शिक्षकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांचं, अं वर्षातून एकदा किंवा दोनदा असं लेक्चर असतं. तर ते आम्हाला अवेअरनेस करवतात की बाबा आता लेडीजचंच मोस्ट ऑफ असतं ना, ब्रेस्ट कॅन्सर याच्यावर पण त्यांनी एक लेक्चर दिलं होतं. तर ते म्हणले होते की स्टार्टिंग तुम्हाला अशी, गाठ वगैरे जाणवते. थोडीशी. म्हणजे सेकंड स्टेज मधेच जाणवते ती. फर्स्ट स्टेज मध्ये आता कोणाच्या लक्षात येन पॉसिबल पण नाही किंवा होत पण नाही. आणि सेकंड स्टेज मध्ये येते आणि ती अशी आपल्या याच्यात असते, बगलीत वगैरे गाठ जाणवते, आणि ती दुखत नाही आणि काही नाही. आणि तसं असेल तर तुम्ही अर्जंटली दाखवायला पाहिजे डॉक्टरला. गायनॅक लाच दाखवायला पाहिजे आणि ह ना? असं म्हणतात. पण काही जर दुखत असल्या तर मग, ते पण त्याचंच कारण असू शकतं असं काही आहे का?
असं नाही. आता हे बघ, एकेकांना पण पित्तानं पण त्रास होऊ शकतोय आपल्या छातीमध्ये. म्हणजे जास्त पित्ताचा त्रास झाला, व्यवस्थित सं म्हणजे आ आपला ऑक्सिजन लेवल म्हणजे व्यवस्थित नसली तरी पण आपल्याला त्रास होऊ शकतो तो पित्ताचा. आणि असं नाही कि बाबा की एकाच कारणामुळे आपल्या छातीत दुखते. बरीेच कारण आहेत. आपल्याला आता, एकेकांना हार्ट अटॅक होतो. त्यांना पण त्रास होतोस ना छातीचा ते
हो.
हा. असं नाही की बाबा ते एकच रिझन आहे. म्हणजे ते काय कॅन्सर झाल्यानंतर आपल्याला छातीचा त्रास होतो असं तर काय नाहीयेय हां म त्यामुळे ते झाल्यानंतर आपण लगेच डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करायलाच पाहिजे.
हुं हुं हुं म्हणजे आपल्याला थोडसही जाणवलं तरी आपण डॉक्टरांकडे जाऊन
तीज ट्रीटमेंट घ्यायलाच पाहिजे जेवढ्या आपण लवकर जाईल ट्रीटमेंट घेईल त्य त्याचा आपल्यालाच फायदा आहे ना सगळा. हुं त्यांना दाखवलं तर मग आ पल्याला हा बाबा लागेच ट्रीटमेंट भेटणार त्याच्यानंतर म्हणजे लगेच रिकवर होऊ शकते सगळ्या गोष्टी ज्या ते जास्त लेव्हलला नेक्ट लेव्हल जाईल त्यावेळी आपला त्रास होत
हुं आणि एक्सरसाईज खूप इम्पॉर्टंट झालाय मॅडम आता मलाच अं काही वर्षांनपूर्वी तीन, चार वर्षांपूर्वी पी सी ओ बी डिटेक्ट झालेला होता. तर मला त्याचा त्रास दोन तीन वर्ष नाही झाला कारण मी ल लग्नात सहा, सात महीने जिम केली होती तर त्याचा इफेक्ट मला दोन तीन वर्ष राहिला, पण आता असं जाणवत आहे ना की बाबा तो प्रमाण वाढतंय जरा नाही का असं डलनेस थोडस
त्यास जरी मॉर्निंग म्हणजे एक्जरसाईज केला तरी पण होऊन जाते ते सगळं अस कराच हां म्हणजे थोडफार तुम्ही ट्रीटमेंट घेतला नाय? डॉक्टरांना, ट्रीटमेंट घेतली नायी?
हों ट्रीटमेंट गायनॅकची ट्रीटमेंट आहे मला ते डॉक्टर पण चांगले आणि म्हणजे मास् ते ऑपरेशन वगैरे ही करातात ट्रिटमेंट तर चागंली चालूयं त्याच्याबद्दल वाद नाही पण असं एकदम जडजड अक्ष‌रे झाल्यासारखं आणि थोडसर चरबी वाढल्यासारखं हो
हों हों त्याला तुम्ही मैद्याचे सग ते पदार्थ सध्या अवाॅईड करून टाका ते म्हणजे खाऊच नका काय.
कोणते तेलकट?
मैदा म्हणजे आता ना बिस्किट खातोय ते मैद्याच असतेय बाहेरच काहीतरी पदार्थ ते सगळं मैद्याच असतात बेकरी प्रोडक्ट सगळं अवॉइड करायचं. रेग्युलर आपल्याला जे मिळतंय जे व्यवस्थित प्रोटीन जे मिळल तेच पण युज करायच तेला जा च करून काय असतय झोपेची गरज असतय जास्त करून योग्य आहाराची गरज असत्या जा स्त करून हां म्हणजे त्याच्यानंतर मेन म्हणजे एक्जरसाईजयं तेजाला तुम्ही बटरफ्लाय एक्जरसाईजयं म्हणून एक असतोय तुम्ही ते बघा युट्यूबला
करते मी ते माहितीये मला ऍक्च्युली मी जिम लावली होती तेव्हा त्यांनी मला सगळं एक्सप्लेन केलेय कारण मी त्यावेळी गार्डिंग असताना त्यांना सांगितलं होतं की पी सी ओ डी वरच मला वर्क करायचं आहे
हां जिम लावण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी पण एक एक्जरसाईज
करू शकतो, करू शकतो ना आता आता हे सोसायटीची आहे फ्री मध्ये आहे तर आपण जायला हरकत नाही आहे नां आता आपण वाॅक किंग वगैरे पावसाळ्यांच पॉसिबल नाही होत मग ट्रेडमिल वगैरे केलं तर तेवढंच आपल्याला बरं पडत घरी येऊन बाकी थोडं करते असं एक तास वगैरे करते जास्त नाही मग आता बरं झालं आहे एक दोन महिन्यापासून पण आधी खूप जाणवत हो तसं मध्यंतरी काहीच नाही केलं ना तर ते कंट्रोलच नाही होत मॅडम अस होत हां त्याच प्रमाण भरपूर वाढत ओ मला वाटलं नव्ह ते इतकं वाढेल असं
हां
हो ते कंट्रोल करायण्यासाठी एक्ससाइज करावाच लागतो.
हा नाही तुम्ही एक्सरसाईज जास्तच करा का माहित आहे, एक्सरसाइज केल्यानंतरच तुमचा तो त्रास कमी होऊन जाणार आणि त्याच्यानंतर तुमचं सगळं रेग्युलर येऊन होऊन जाणार म्हणजे ते एका गोष्टी त्यामुळे आपल्याला खूप त्रास होऊ शकतो
हो ना ते जाणवलंच मला बापरे ह्या वर्षी खूप जाणवलं हं हं
देत नाहीये तुमचं फक्त ते त्या एका गोष्टीमुळे तुमच ते अंग फुगत गेलय
हो त्याच्यामुळेच ना दुसरी काहीच नाही बरं का म्हणजे खाणं पिनं पण कंट्रोल आहे पण ना म्हणजे झोप प्रॉपर नाही होत एवढी जास्त
हा जास्त फॅट तुमच वाढायला लागलय, त्यामुळे तुम्हाला तो त्रास व्हायला लागलाय बा हम्म त्यामुळे एवढं काय नाही सोडा म्हणजे फक्त ते एक गोष्ट त्रास आहे किंवा बा हा पण माझ्या वहिणीला पण तो तोच त्रास आहे सेम सेम तुमच्यासारखंच आसं म्हणजे पी सी ओडीचा त्रास आहे, त्याच्यानंतर तिन डॉक्टरांना दाखवलं मग त्यांना आता एक बाळ झालय म्हणजे दादाची आमची मुलगी आता एक दोन वर्षाची आहे दोन अडीच वर्षाची
हो...
हा मग ते आता
प्रॉब्लेम नाही ते कसं लाईफ स्टाईल डिसीज आहे आता मी एक्ससाईइज केलं की होतं डॉ
हा आपलं ते पण आता कसं व्हायला लागलेय आधीच्या काळात एवढं नव्हतं ते की बाबा पीसीओडी तेन आता कंस व्हाय लागलय आपलं जेवण व्यवस्थित नाय सिटी लेव्हल ती पण सिटी लेव्हललाच राहतात.
हा नाही आणि दगदग पण असते नाही मॅडम जॉब, घर हे ते स्ट्रेस लेव्हल पण थोडी वाढ ते त्याच्यामुळे ते वाढत
गावाकडचं अन्न असतय ते आपल्याला कसं ओरिजनल असतय म्हणजे आपण शेतातून आन ते त्याच्यावर ना कोणतं केमिकल यूज करतात जास्त आणि कोणती प्रोसेस होत्या
खरंच आता आमच्या शेतामध्ये मॅडम सगळा भाजीपाला हा पावसाळ्याचा तिथ तिथंलाच असतो जेव्हा मी तिकडे जाते ना तर खायला सुद्धा छान वाटतं त्या भाज्या वगैरे हाय ना त्याची टेस्ट पण डिफरंट असते आणि इकडे आले ना पुण्यात कि सगळं केमिकल यु
हा मग तेच होत आणि तुम्ही ते किती पण हा किती पण काय पण करा त्याच आपल्यावर काहीच ई हो म्हणजे किती पण हे चांगल्या भाज्या खा
हो हो त्याची चरबी पण नाही वाढत जाणवत ना अस ते गेल्यावर
होय
शरीर ऍक्टिव राहतं.
त्यामुळे त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतोय, बाकी काही नाही आणि ज्या वळेला आपल्याला जे म्हणजे व्यवस्थित आपल्याला प्रोटीन मिळतील, सगळ्या गोष्टी मिळतील. त्यावेळी आपल्याला नाही त्रास होत आप मेन म्हणजे आपल्या बॉडी एवढंच हाय की की बाबा मला ज्या त्या गोष्टी व्यवस्थित मिळवू देत. बॉडीला होय. त्यांना पण वर्क करायचं असत सगळं म्हणजे असं नाही की बाबा आपण काय पण खाईल आणि ते काय पण पचल आपल्या बॉडीला असं काहीच नसते.
नाही आणि सपोज आ ता एक विचारायचं होतं अजून म्हणजे प्रोटीन किंवा बाकी गोष्टींची कमतरता झाली शरीरामध्ये तर मी कधी कधी काय करत असत मध्ये माझं जमत नाही ना जास्त असं प्रॉपर डायट फॉलो करायला तर मी काय करते ड्रायफ्रूट लाडू किंवा बी सीड्स वगैरे असतात त्याचं प्रमाण थोडसं जास्त वाढवते आहारात. मग मी बरोबर करते का कि ते म्हणजे असं नाही केलं पाहिजे डायटच व्यवस्थित फॉलो केला पाहिजे.
हा बघा एकटं असला तर होऊ शकतात सगळ्या गोष्टी आता ते बाळाचं पण बघायचं तुमचं पण बघायचं ते सगळं होत नाही ना एक एकटीलाच दगदग होते. त्याच्यात तुम्ही जॉबला पण जाताय त्यानुसार हाय सकाळी उठलं की आपण प्रोटीन तुम्ही जास्त करून सकाळचं दूधचं प्या चहा वगैरे सगळं अव्हॉइडचं करा नकाच पिऊ म्हणजे एकट एक टायमिंग ला ठेवा. म्हणजे ग्रीन टी हे पण यूज केलं तरी पण चालतंय ते पण आपल्या फायद्याचंच आहे जेणेकरून तुमच स्टमकचं जे फॅट हाय ते पण सगळं हे हुन जाईल निघून जाईल. जेणेकरून तुम्हाला जरा रिलॅक्स वाटल एनर्जी चांगली राहील अ तुम्हाला असं ताण तनाव येणार नाही बॉडीवरती.
हो